हॅलो
हॅलो
हॅलो हा काय हो ताई.
हा आवाज येतोय का?
हो येतोय ना बोलाना.
हा काय चाललंय म्हटल.
काही नाही बयी हेेच स्वयंपाक पाणी सकाळी सकाळी. आज काय मुलांना सुट्टी आहे.
हम्म हम्म
रविवारची म चालल आवरण.
म तेच तर मग म्हणल का काही कामात आहे.
हम्म काही नाही आज रविवार आहे त्याच्यामुळे थोड टेन्शन कमी राहत रविवारच. मुलांना सुट्टी असते ना. शाळा असल्यावर कस असत सकाळी सकाळी खूप घाई असते.
हा डबे बिबे करायचे राहते.
हम्म अस राहत.
झाल्या मग पेरण्या का. काय नाही आता पेरण्या झाल्या. आज तूर निंदायची आहे.
हो का तोर मोठी आहे का मग तुमची.
हा त्या हिरव्या शेंगा नाही का विकता त्या. नाही हे नाही म्हणजे ते हिरव्या शेंगाचे नाही का
हा हा त्या हिरव्या हिरव्या शें
ती हा नव्वद रुपये हा नव्वद रुपये ऐंशी रुपये जाती ती किलोनी.
हा हा
आता झाल्या बवा चालू. फुलकळ्या झाल्या चालू.
हो का चांगला भाव राहतो ना. परवडते ना ती तोर.
मग नव्वद, शंभर रुपये, एकशे वीस अशी जाती ना.
हो ना हा हा
जसा माल तस मोल.
हम्म बरं राहत ना पण मग दुसऱ्या पिकांपेक्षा.
हा तोडायला नाही परवडत ते. पण मग बर आहे. एक रुपया खर्च नाही ना तिला म.
हा खर्च नाही ना असं फवारा वगैरे ते लागत नाही. मग तस आमचं कस आहे आम्ही अस कोबी वगैरे लावतो ना. इतका फवारा लागतो.
मग त्याला जास्त हे आहे ना मग. नाही आम्हाला भी लावायच्यात ना मी रच्या लावायच्या आहे. उद्या परवा करू एखाद वावर तयार.
हा हा. काय म्हणते मुलांची श
मिरची आणि काकडे हा चालूये ना. तुमचं काय चाललं म बाकी झाली पेरणी तुमची का नाई?
हो पेरणी झाली आमची मागच्या हफ्त्यात, पण पाऊस नाई पडला ना पेरणी नंतर.
ना हो आमच्याकडं काल झाला होता धा पंधरा, धा पंधरा अ हम्म
पेरणी नंतर एखादा पाऊस राहिला असता का, बरं राहिल
हम्म हम्म. हा आमच्याड झाला हां धा पंधरा मिनटं झाला होता, चालू पण मग काही नाई एवढा नाई आला.
न तरी बरवून गेल असेल पिकांना.
हा म बर हून गेल ना.
तस आमच्याकडे पाऊसच नाय आला पेरल्यानंतर.
हा पाणी पाहिजे. एवढ्या एवढ्या पावसान काय होतं? नदी नाला एक केला पाहिजे.
हम काय म्हणता, ते अभियानाचं काम तुम्ही पण करता ना?
हा करतो ना.
हम्म हम्म. परवडतं का हो काही ते?
बरंय पण मग चालू देवा काहीतरी.
हम्म हम्म.
परवळत नाही पण मग आता, आपल्याला पाहिजे ना काही रोजीरोटी. म्ह तेच ना म आणि चार मैत्रीण ची वळक बी होती त्याच्यात
हा वळक, मेन म्हणजे तेच ये ओ वळक आपली बी स्वतःची निर्माण होती. हम्म.
एकूणची कुंज्या चार मज ते जमत्या बसतो-उठतो तेवढं सुख दुःखाच्या गोष्टी सांगत ना, माणूस एक
माग मग तेच रात असं काय ओ ही हो मी पण आहे ना, मी पण गावात उद्योग सखीचं काम करते.
हा हा, मी पण आय सी आर टी चं काम करते ना गावातच.
हम्म हम्म.
बरंय ओ चांगलंय
हो मग करत राहायचं काहीतरी, बरं तेवढंच घराला बी हातबार लागतो.
म तेच ना म
आणि आजकाल कसंय शिक्षण पण खूप मागं झालं, मुलांच्या शिक्षणाला पण खूप पैशे लागतात.
म आमचे तर चार पोरयेत शाळेत
बापरे चार मुलंय?
म चार येत ना
हम्म.
खर्च
हम्म हम्म. मोठे मोठे आहेत का?
म मोठे मोठे येत ना.
हम्म हम्म.
सतवी, अठवी, नवी, दावी अशे हाय.
हो का? बराच खर्च लागत असेल बाई मग.
म सात सत्तर हजार रुपये निघून जातय मय वर्षाला.
हो ना.
हम्म.
बाकी काहीच नाही आता आमचं आहे का ते नेमकं आपल्या त्या अभियानात ते ग्राम संंघाचं कटप करण्याचं काम चालू होतं ना आठ दिवसापासून तीच धाव पळ होती
हा हा
उदं ते काल काम झालं आता आज र म्हटलं आज थोड माहेरी फिरून येतो मुलांनाी सुट
ह हा ह जाऊन येवा मग येवा फिरून
हा मुलांना सुट्टी म्हटलं चला म आज जाऊन येऊ माहेरी का
हम ह
काल बी नेमका गॅस संपलेला होता.
आमचा दोन महिने झाल संपलाय गॅस. पण मगऊन जस सही फका आहेन हं
चुलीवर करून घेता का मग
हा चुझवर
हम
काम बी नाही काही पाऊस बी पडत नाही शेतीचे बी एवढे काम नाही मग टाइमपास हळू हळू हळू हळू चालू देव
हा हा
चूल पेटाळाला तर अर्धा तास लागून जातं
मला तर ती सवय नाहीये ना मग आमचा काही नाही ग लगेच घेऊन येता
हम् हमं
काल मग सकाळी संपला आणि दुपारी गेले घेऊन आले लगेच सकाळी वेटिंग लावून दिली
मला सवय म्हणजे मी चूर पेटून सुद्धा धरका बरं का होताई मिचून पेटून सुद्धा पहात नव्हती चूल पेटून सुद्धा पाह नव्हती पण दोन महिन्यापासून खूप प्याय नाही माझ्या माझं
ह
हळू हळू शिकली मग माय मिस्टर तेेटून तेथे काही काय गरस मग परिस्थिती आधीच सामोर जावंच लागत
म
आणि काय मळ्यामध्ये त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घराचा पण काम चाली हा घराचं पण काम चाली आमच्या त्याच्यामुळं मग ते माणसा येती मग, जातो टाइमपास होऊन. मग बंगला दिला ना मी, हा बंगला दिला ना साडे तेरा लाखाला.
बरं आहेई घरभक्कम पाहिजे
हा आधी नव्हतं न मग घर
हम्म हम् घर म आधी कुठ कसं पत्र्यांचं होतं का
पत आणच नि माजे माातीच रा अली
हा हा
आणि आता आता केलेय होताचाल म्हजे झालं एसले आपल्या पडूून गेले आहे प्लास्टर फती बाकी
हा हा
मग त्या लोकांमध्ये बी थोडाफार टाइमपास होऊ जातो
हो मग
चहा पाणी मग तुऱ्यावर दोन महिन्यापासून गॅस म्हणजे बर अस कोणी नावस काढत नाही इथं लग्न होतं ना आमच्या गावात मग आमच्या नावावर त्यांना टाकी काढून दिली मामाला कुठे भेटत होती पंधरा वीस दिवस प्रयत्न केला काही भेटली नाही
दिवस भेटतच नाही
अ हा भेटत च नई ना मंग हा प्रयत्न करून पाहिले पंधरा दिवस काही भेटला आणि मग थोडं थोडं चुर पेठवायला शिकली तरी मग त्याच्याात हा मग त्याच्यात बरं माल - चबी त्याच्या पेटून एखाद वेळेस मला नाही जमलं का म आता काय कराव खाया प्यायवाचून खाया प्यायावाचूनही दिवस जात नाही
आपण राहू पण पोर
पोरं कशे राहतील मग आणि काही नाही हो चुलीच बी एकदा सवय झाली का काही वाटत नाही मग आणि मग आणि आहे ना अशा घरी पण कसं सांगू का असं मटन वगैरे असं काही यांचे ते तिकडचे नातेवाईक जर आले ना त्यांना चुलीचा स्वयंपाक आवडतो आपण असं चिकन वगैरे केलं ना ते सां - ता कि चुली वर करा
हा
ती चुलीवर
आम्हाला तर दोन महिन्यापासून तर ते सवयी पडून गेल तर काही नाही वाटत म्हणजे सर्या याच्यामध्ये ते बाहेर बी आहे घरात बी आहे परत त्या बाजूला बी तीन चार चूर आहे ज्याला वाटत तिकडे पेटून मोकळ होऊन जायच
हा हा हा
आता एक चूल बाहेर चालूय एक चूल बाहेर चालूय पाण्याला इकडे मी भाजी लाट घरात दुसरी पेटवलीय
हो का आधी कसं पत्र्यांचं घर होतं का
पत्र्यांचं म्हणजे इतकं बोगस हो तुम्ही नव्हत्या आल्या का
नाही ना मीे नाही आली
लालेह झफा बाया
हम्म मी नवती ना
हा तुम्ही नव्हत्या का
हम्
घर पाहून खूप हासत होत्या त्या कस काय राहत्या म्हणे तुम्ही
हम् हम
आता काय कराव मग आता राहावं लागल म्हणजे गावात आहे घर
काही नाही पण मग आता बांधणं चालूच आहे
हा त चार पाच पाच महिन्यातच आम्ही बारा लाखाचं बांधकाम करून टाकलं
हो ना
हम्म पण आता थोडी पैशा तन मंदी आली
हम्म आणि काय असं असतो असं काही करायला पैशेच लागता
मग ते पाच सतरा अठरा सतरा अठरा लाखामध्ये जाईल ते
हो ना पण बरं एकदाच काम होऊन गेलं का होऊन जात
डबल ताली ना म
डबल ताली घेतलंय मग
हा डबल ताली य
बरं आहे ना मग परत परत करण्यापेक्षा एकदाच च होऊन गेलं का दिवसेंदिवस महागाई वाढते हम्
दिवसेंदिवस महागाई किती होत चालली
हा तेच ना मागायचंता का हेच नाही
हम्म्म आज काल पाऊस सांगेल होता पण मग काय आला नाही पाऊस
हम्म हम्म
ह
अला नाही नाका
हम् आता ही पेटलं बाई चुल दहा पंधरा मिनिटापासून पेटवत होती बर का चूल
ह्म हम आमचे पंखनीथ नारळ फोडायचंय या महिन्यात नारळ फोडता ना
ह म्हणजे हा लागून गेला का महिना
मग लागून गेल्यान आषाढ
हा आषाढ महिन्यातच थोडं देण वाटतं
हा आषाढ महिन्यातच पुडतो
ह
आषाढ महिना लागून गेला आहे मग पुढे पण असं कोणी मरलं विरलं अडी अडचणीेत रा आता मग फडलं जात नाही ना
हम् बर चालेल बर काताई बरूताई मी नंतर नंतर करलो ह कल हा चालेल आवाज एवढा येत नाही
हो हो चालेल चला
कर घ तरल